हां बोला की! हा बोला की म्हटलं जेवण देऊन झालं होय - होय.
झालं जेवण?
हम्म आम्ही डबा घेऊन जातो शाळेत नाही तिथंच जेवते. सकाळी काय तर खाल्लेलं असतय! परत डबा घेऊन जातोय ना!
हां- हां.
मग तेंव्हा बारा वाजता मुलांसोबत जेवायचं!
मग एवढा वेळ रोजच होतोय वेळ झालाय की आज!
हम्म शाळा याच टाईमला सुटत्या. मग चालत आलो. हेने नव्हते घरात न्यायला.
हा- हा.
म्हणून वेळ झाला.
आणि तेव्हा.
काय ना होय. बरं आहे तुचं पाऊस तेन काय नाही कसल उकडयला लागलय बघा की.
हो केवढ ऊन पडलय आम्ही तर मोठं धुन धुवुन टाकलय.
होय.
होय पसरतय. हा
आमचं पण अव धुण धुवायच आहे मोठं अजून.
काय म्हणलास
आमचं पण मोठं धुन धुवायचं आहे या शाळेमुळे हातच लागत नाही हा हे आवरून जास तवर टाईम होतय.
होय आणि रविवार एकच मिळतोय त्यात काय काय करणार.
हा तेच की. आणि बरोबर त्याच दिवशी रविवारच. कुठेतरी इिकडं तिकडें जायचं ठरलेलं असत य नाही. कारण सुट्टी एकच असते. त्या सात दिवस असं बांधून घातल्यासारख आत्ता आलोय आता थोड्या वेळ इकडं तिकडं कर संपर्यंत लगे संध्याकाळचं स्वयंपाक.
होच घ्या काम लगेच जात.
ते शनिवारची शाळा होती जरा. रिलॅक्स वाटत होतं आता नाही आता पूर्ण असं बांधून घातल्यागत. सकाळी किती साडेपाचला उठ- पुढे
ज सर्विस सर्विस करण्याराच हेच ग.
हम्म
तरी तो जॉइनिंग होऊन किती दिवस झाले.
वर्ष झाले की एक वर्ष झाले क मी लागल्या लागल्या. माझं अजून रुटीन बसला नव्हतं ना एक दोन तीन महिने अस. आजारी पडली होती. रक्त तेन चेक केल पोरा- चा दंगा कालवा मला सोचला नाही. पहिला एक महिनाभर आजारी होते. बघा मी रक्षाबंधनच्या टाइमाला असल ताप आलता मला पण आलता मुलग्याला पण आलता आणि ह्यांना पण आलता. आणि तसल्या तापात मी माहेरला गेलतो. तो राखी बांधायला. एनप म्हणा शत ना एकदा सण असतोये हम् गेल तो रख तर त्यांनी चेक केलं रक्त कमी आहे म्हणून सांगितलं पेशी वाढल्यात म्हणून सांगितलं
ब
त्रास झाला तेव्हा!
ह ह ह
असल्या तर काय नाही मग
बरोबर कधी आलीस मग गावासना
हम्म गावासन परवा दिवशी आली कि सोमवारी रात्री आठ तो साडे आठ आठ वाजले होते म्हणजे सा साडे सहा पावणे सातला आले ते स्टँड वर तिथं खरं पाऊस लय मोठा पडला तिथं मग जिथंनाजरा पुढे आल ते एक अर्धा किलोमीटर अंतरावरच आमच्या दादांचं ऑफिस आहे इथं सीएचं खरंच हम् त्यांनी ऑफिसमधन बाहेर पण पडू शकत नव्हते एवढा पाऊस होता मीच तरा पाऊस थांबत थांबत तस जरा थांबला की जरा चालायचं एका दुकानात यायचा असं करत निम्म्यापर्यंत चालत आलो म्हणजे थोडंस इथं एक अर्धा पाऊन किलोमीटर चालत आलो म थांबलो लईस म येतना मग बॅलन्स पण नव्हत मग तिथल्याच फोन दुकानातल्या एका काकाकडन फोन लावून सांगितली इथं इथं आहे म्हणून नंतर पूर्ण पाऊ थांबल्यावर आली दाद कसं भिजत पण तिथं नाही एक पाच सहा किलोमीटर मित्र आहे ना आमचं गावाने इकडं नाय भिजत यायला मधी कुठे थांबता येत नाही सगळी झाडं झुडप ते नाय
हा हा हा
हम सोबतच आलो आल्यावर काही स्वयंपाक त निम्मा केलता आत्यानी निम्मा केला कळवण ते जेवलो आणि झोपलो काहीच आवरला नाही आत्यानी आवडल म्हण
हम्म् होते गॅस कधीकधी आणि त्या पावसानंतर परत पाऊसच नाही
नाही त्यानंतर नाही बाबा आज तर शाळेत असं अक्षरशः बसू वाटत होतं एवढं ऊन असं पोरं जेवताना असं पूर्ण घाम मन अस फसवून दिली बोलू पण वाट ना त्यां मु मुलांसग ह हम्म तसं झालत
उन पडालेले. घे ना मी ते मी आम मृगनक्षरात काय तर पाऊस पडतोय म्हणत्या खरं कुठलं वेळ वाळत
नाय, एवढं तावलंय नाय, नाय पडला तर पडल. पण अजून आज लय वश अक्षरशः इतकं उकडायल काय घरात बसू वाटना.
हा. आमच्याकडे मोहरम सण जोरात असतंय ना.
आज आहे का?
आज नाही, ते ज सुरू झाले देव बसल्या त्यांच म देवस्थळावर क अ कुदळ पडत्या. अणजे हा देव बसायल्यात हा. तेचा आ मुसलमानच्या समाजाशी करतोय व्हय,
ह-ह.
कित के मोहरम मुसलमानचस असते की पण आमच्यात पण काढतात.
हम्म-हम्म, हा तुम्ही तुमच्या गावात जास्त समाज असल्यामुळं.
अ हा नाही आता सगड आहे पण आमचे सासरे जात होतेत ना तिथ सेवा करायला.
हा-हा.
त्याच्यामुळं
हम्म-हम्म.
आम्हाला पण पसारा पण सगळ काढाय लागतय पाक पूर्ण एक रुमाल सुद्धा ठेवायचं नाय ठेवायच नाय एवढं काढाय लाग
धुवायला.
हा, धुण
धुण, झालं म सगळं धुण?
एक खोली झाल्या.
ह-ह.
हा ह्यात.
एकटी असल्यावर काय? काय करायचं एकटीनच?
होयच की, मोठ्ठं धुण झालं आणि भो बाहेरचा हॉल आवरून घेतलो. आता उद्या के त्यांच वावर तिथं किचन अणि अ बेडरूम आव एच च दिवसाच होते. आणि हॉलमधलं पसारा आणि म्हट जून एक का दिवसात करतोय म्हणजे होतंय गं आवरतय.
होय-होय, नाही, गडबडीन करायचं म्हणलं ना किती पण काम असते होते. ति निवांत करायच म्हणलं की लांबत जातंय.
होय पटदिशी करायचं म्हटलं की होऊन जातय.
होऊन जातय,
म आता उद्या किचन आणि आमचा हॉल काडायचा अ बेडरूम ते हॉल आणि मोठे दोन झाडून-बिडूनच सगळं झाले. धून वाळायला सकाळी लवकरच टाकलेलो. पाणी आलेलो
हम्म आमच्यात पण एक दिवसड पाणी सुटते, खरं माणसं नसतेत ओ टायमावर धुवायला. मोठं धुनण आपल्याला यायला पाहिजे ते धुवायला. तुडवायचं ते, माणसाला
ह हे न होतेच म्हणून सकाळी ते झालं आणि काढून पण घेतलीत मग म बारीक पसारा बारीक आप रोज घालायचे कपडे सगळे पाण्यातन काढलो
हम्म हम्म
आता एक दिवस सगळं हे सगळं आवर एक दिवस तिजोरी काढायची तिजूरीतल सगळं पाण्यात काढून टाकायचं
हम्म चालतंय की म्हणजे वापरू दे नाय वापर ते पाण्यात काढून टाक
हा
हम् हम्
असं तुमच्या कडे असते काय ग मोहरंमच
नाही आमच्या गावात काय नाय अ ते आमचा भाऊ येणार होता ना मावास भाऊ मग ते तिकड ते पद्धत आहे की मोहरम असते गुदली पडल्यावर आहे ना जायचं नाही असं म्हणून
हा
मग आज येणार होता आज एक दिवस मुक्काम कम करून इकडे माहेरला जाणार हो आमच्या तिथं माझ्या पशी येणार होताना मग आज नाही म्हणून मगाशीच मावशीन फोन केला मोहरमंच बुडली पडलीया आणि चालत नाय त्यांची तिकड पाळतयत ना कर्नाटकात मग उद्या सकाळीच येतोय म्हण ह
बर
आणि पाणी तर किती हवं प्यायचं जेवण कमी खर पाणी जास्त चले दोन तीन बाटल्या पाणी पितय मुलगा पण आमचा आज जेवला नाही सकाळी जरा खाल्लाय तेवढ्यावरच आहे मार खाल्ला शाळेत खरं जेवला नाही
मारलस व्हय
तो तसाच करतोय एका जरी मुलग्याचा अस गोल बस जेवाला एका जरी मुलग्याच जेवण झाले एक मुलगा जरी उठला त्या सं उठून लगेच खेळायला बाहेर जातोय अस करतोय आपल्या आपल्या पोटीची काळजी नाही खा म्हणलं तरी खात नाही
ह हा
अ नुसतं पाण्याच्या बाॉटली सोबत लागत्या एक घास खाला की तरी पाणी प्यायचं हा तसं करतोय
पाणी पण चांगलं आहे सोड शरीरा साठी असुदे
हम्म आता झोपला आल्यावर मी बाथरूमला गेलो तिथे तर वॉशरूम तेण नाही ना आमच्या शाळेला अजून
हा
फ्रेश यायला गेल त तर व येऊन म्मा ममा ऊन हाक मारला आणि मला गाणं लावून दे म्हण ला हा त्याचा बाबा म्हटलं इकडे म्हंटलं आणि काय काय बाबा बोलत झोप लागली तिथच त्याला
कुठे मारला ववडतं जास्तच
आ
कारला स्ड नप कला स् वाटात
खातय मार काय करायचं सारखं रडतोय मॅडम आता मॅड मी मारल्यावर रडतोय आणि मॅडम न जरा कावली की रडई चालू करतोय मॅडम म्हणली ना तिथं बस हलू नको असं म्हटलं तरी रडाई चालू करतोय असं करतोय त्याला नुसतं रडायला कारण पाहिजे
ह ह
आणि मग अशी येताना त्यांची एक त्यांच्या शाळेतली मॅडम काय म्हटली उद्या पासून नहेत या काय आधिराज असं म्हंटल्यावर हम्म हा येत त म्हट आणि पुढं आल्यावर म्हट मग त त्यांच्या शाळेतली एक पोरगी गाड पडली ना खालच्या शाळेतली मी म्हटलं वेदिक आमच्या आदू उद्या पासन न घेऊन जा शाळेत मम्मा मी इथं जात नाही मी तुझ्या संघ येणार हाय मी म्हणल नको इथल्या शाळेत जा आपली मॅडम हाय आणि तिथंच बसून रडाला लागल्या रस्त्यावर नाही मी तुझ्यासंघ येणार आहे म्हणून असं करत नुसतं त्याला रडायला कारण पाहिजे हा
काय ना मुलग्याच अधिराज
काय ते
मुलग्याचं नाव काय
आदिराज
हा छान आहे
अ त्याला आम्ही पहिला बाबू म्हणत होतो नाव ठेवलं नवतं ना पाच महिने
हा
तो जरा कमकवत ते नव्हता बाबू म्हणत त हो तरी पण कवातर येत तोंडात बाबू आमच्या कसं झालं आमच्या आजोबांचं मम्मीच्या वडलांचं नाव बाबू आहे तिकडं मग तिकडं सु सुट्टीला गेल्यावर कसं नाव आपण कसं बाबू म्हणायचं आता आपण मराठीत बोलतय त्यांना माहितीय सगळ्यांना माहिताय खरं तिथं कर्नाटकात कसं कन्नड बोलणाऱ्यांना काय वाटणार आज्याचं नाव घ्यायला लागल्यात म्हणून मग ते आधी म्हणाय चालू केल त्याला आधीच म्हणतेय आधी आदू म्हणतेय मग घरात बाबू टेन म्हणते सगळे जण बाबू त्याचा पप्पा छोट्या म्हणतोय काका छोट्या म्हणजे ते एक लहान असल्यामुळे त्याला छोट्या म्हणतात कोणकण छोट्या म्हणत्यात कोण बाबू आम्ही आदू म्हणतोय माहेरात सगळे बाबू म्हणतात
चालतंय ठेवू का कॉल करते परत करू ना